अ
पाच.
हो हो येतोय.
हॅलो.
हा येतोय ना.
हाम तुमचा जरा हळू येते एकदम लांब हे झालंस त
बरं बरं खिडकी जवळ बसते जराशी
हा क्लिअर असं ऐक. त्याला आलं पाहिजे आपल्याला ना व्यवस्थित, हा येतय आता.
हा हा ह- काही नाही झालं आता चहा पाणी वगैरे- चहा पाणी झाले आता बसलीत.
हो काय.
हां.
जेवण वर स्वयंपाक.
स्वयंपाक थोडा उशीरा असतो आमचा.
हो का, हम्म ह- एकादशी असेल ना उद्या, आ.
असते ना उद्या, मोठीे एकादशीय ना.
मोठी एकादशी हो, पंढरपूरला जाता की नाही तुम्ही.
आमचा मोठा आहे ना पंढरपूरला पण काही जाणं होत नाही.
हो काय. आषाढी वारीच महत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ना सगळ्या देशात.
हो हो.
हम ह.
तुम्ही पण सगळेजण करत असताल एकादशी-
हो सगळ्यांचे असते आमच्यात त. सगळेच करतो एकादशी-
हा मग कुठं जाताय मंदिरात वगैरे-
एकादशीला मग काय नवीन पदार्थ वगैरे एखादा?
काय सगळं उपवासाचचं.
खिचडीपेक्षा नस दुसरा एखादा पदार्थ नवीन नाही का शोधला? आपण बघतो ना ऑनलाईन वगैरे अस.
ऑनलाईन बघून म्हणजे रातळ्याची खीर वगैरे करते मी.
हम्म!
हम्म, बाकी काही नाही मग.
हम्म हम्म हम्, काय वडे वगैरे करत नाही का? वडे.
आता आजकाल मुलं ऑइली खात नाही काय तेलातलं नकोच म्हणतयात.
हो किंवा मग डोसा वगैरे असं नाही का भगर टाकून.
हा डोसा आहे, नाही करत डोसा. शबूची खिचडीच आवडते.
आता काय ते जेवण झाल्यासारखं सगळं त्याचे पदार्थच आता फराळाचे पदार्थ वगैरे.
हो उपास उपासाच्या नावाखाली भरपूर खल्लं जातं.
ना उपाय एरवी एवढं जेवढं लागत नाही तेवढं त्या दिवशी लागतं खायला
हो हो हो!
आणि वरण उपवास म्हणतो आपण परत आता.
हम्म!
एकादशी आहे, उपास आहे उपास आहे दिवसभर चाललेल असतो.
हो हो!
हम्म!
हम तुम्ही काय करता? उद्या
हम्म! जेवणात दुपारी वगैरे काय? तुमच्याकडे आवडी निवडी भाज्या बिज्या कुठल्यात आज?
भाज्या काय नाही सकाळी सुकी भाजी मग दुपारी रस्सा भाजी कराव लागते.
हा!
हं आणि काय संध्याकाळी मग दाळभात केलं तरी चालतं.
संध्याकाळी
हो, मग दुपारी पण करते ना मी दोन टाइम सकाळी दोनदा होतो स्वयंपाक.
हा हा हा!
हम्म! तुमचं काय सगळं एकत्र फॅमिली का?
आ?
तुम्ही सगळे जवळ मुलगा ते सून कुठं?
नाही मुलगा सून आमचे बाहेर आहेत आम्ही घरी आता काय मुली पण गेल्या आपल्या आपल्या घरी तिनी पण
हा हा!
आणि मुलगा पण सर्व्हिच्या निमित्ताने बाहेरच आहे ना आम्ही मग आता काय दोघंच आहे घरी बार्शीला. अरे सॉरी!
बरं बरं!
ह हा!
हम्, चांगले ना दोघे. जा तरी तुम्ही म्हणजे वयानुसार करताय चांगलं सगळं.
कायतरी करत राहायचं आपलं.
हो हो.
ते नेहमीचे केले असल्यामुं काय ना काय सतत चाललेल असत.
हा-हा.
हम्म ते बऱ्याच वर्षापासून म्याच्यात आहे ना मी.
हो का.
त्याच्यामुंत काय नाही का चालू.
हो हो नाही बरं ना म्हणजे आपलं मन पण फ्रेश माइंड पण फ्रेश राहत एकदम काहीतरी बिज राहिल. हा म्हटलं मन पण फ्रेश राहते कामात.
मन फ्रेश राहत. तर आपल्याला नवीन नवीन भेटतात त्यांचे विचार आपले विचार एकमेकाला सांगतो आपण. त्याच्यावर बोलतो. ते नवीन काहीतरी शिकायला मिळतं नवीन माहिती मिळते. त्याच्यामुळे फ्रेश राहत ना आपलं सगळंच दिवस. दिनचर्या सारखे नवीन विचाराने हे होतो आपण जुने विचार मागे पडतात. स विसरले जातात.
हा-हा-ह.
नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतो त्याच्यातून पुढे जातो ना माणूस मग आणि फ्रेश राहतो नेहमीच. परत.
हो, हो!
होम त्याच त्या ह्याच्यामध्ये राहिले की काय होत मग ते सतत डोक्यात तेच ते तेच ते. तसं स्वतः पण प्रगती करू शकत नाही आणि मन पण आपलं प्रसन राहत नाही.
हो, हो, हो!
असं.
नाही.
त्याच्यावर नवीन काहीतरी शिकत राहायचं ऐकत राहायचं अनुभवायच. ह्या गोष्टी
हो, हो, दुसरं आणखीन काय करता? नाही मी पार्लरचं करते.
हो का तुम्हाला आहे मग रोज ना नवीन नवीन भेटतात असे. कष्टवान नवीन विचार. रोजच्या रोज काही ना काय ऐकायला मिळत आपल्याला नवीन नवीन असं.
हो, हो, हो मला पण म्हणजे, ऑर्डर नसले क म्हणजे असं हेच करमतच नाही.
हम्म कामाची सवय असली का नाही दम निघत. हम्मम हम्!
तुम्ही दुसरं काय आणखीन का?
माझे असे भरपूर क्लासेस वगैरे झाले वीस पंचवीस प्रकारचे कोर्स असतात. माझं झालेले आहेत गव्हर्मेंटचे.
य.
क्लासेस पण घ्यायचे मी त्याचे.
हा! हा!
आता सध्या जरा आपल्या घरातले स्वतःचच अडचणी असल्यामुळे बंद केली सध्या. आ. आपण आता हे असे सोशल वर्क अरे असं काम करते म्हणजे?
हम्म.
काय ना काय चालू असते आपलं.
चांगले आहे.
फक्त कुठले काम करायचे जेणेकरून संपर्क होईल आपला महिलांबरोबर बोलणं होईल.
तसे काम करायच्यात?
हो हो!
हम्म.
चांग नाही मला पण आवडतं असं मला पण आवडतं म्हला असं करायला.
हा नवीन मैत्रिणी मिळतात. त्यात नवीन आपले शिकत राहत शिकत राहत माणूस काय ना काय..
हमम. माझं पण फॅशन डिझाइनिंग झालं पुन्हा मग पार्लर केलं.
डीएड झालेला आवाज येतोय ना आता?
हा मध्ये- मध्ये जरा कमी होते.
नाही इकडं जरा वातावरण हे ना पावसाचं.
हा पुण्यात तोस आहे ना जास्त तिकडे?
हो हो पाऊस खूप आहे.
हा हा इकडे आमच्याकडे काय नाही ऊन आहे बघा नुसतं.
पाऊस नाही?
पाऊसच ना ह्या साईडला आमच्या साईडला तर खूप कमी आहे पाऊस पेरण्या पण नाही केलेल्या लोकांनी.
बाप रे अवघड आहे मग.
हम्म. आत्ता शिक लागले तर आता. ता ऊन पडले ना अजून बी काही म्हणजे पाणी शेतातून असं बाहेर नाही पडले त्याच्यामुळे पेरायची पण पंचयत. उनानी आणि लगेच वाळून गेला सगळं.
पहिले पेरणे हे झाले वाटतं वाळळी.
हम्म झाली तिकडं झाले. त्या बीड साईडकडे वगैरे आहेत पाऊस जरा बऱ्यापैकी इकडं आमच्याकडे नाही.
हम्म हम्म बर बर बाकी ठीकय ना शेती वगैरे मग शेतात कधी जातात का नाही?
हा कधीतरी असस फिरी मारायला अस काय असत. आपलं काम तर जातो शेतात.
हो बरं चांगलं वाटतं शेतात पण. हम्म मग. आता कधी स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी
स्वयंपाकायची तयारी आता संध्याकाळी झालं की लगेच जेवायचं असत गरम गरम ना.
हा हा हा.
जेन्हाच्या वेळेला एक अर्धा तच लागायच स्वयंपाला.
हो दोघांचं किती.
हा. सकाळचं काही थोडंफार असतं राहिलेलं नंतर थोडंफार लागते काही गरम करायचं लगेच जेवायला बसेल.
हा हा
त्याच्यामुळे करून नाही ठेवत आमच्या
बरं हाय ना.
दुपारचं काय थोडंफार शिल्लक राहिलेलं अससात ना का थोडं गरम करायचं आणि जेवायचं. असं, हो.
मग.
तसे मुलं वगैरे असलं क काही ना काय करत राहावं लागतं ना दिवसभर.
हो दिवसभर शाळेतून आले की गरम-गरम द्यायचं पण सकाळी द्यायचं.
हा मुलांचं काही ना काय चाललेलं असतं दिवसभरसं कसं मोठ्या माणसाचे एकदा झाले की परत काय लागत नाही ना.
हम्म हम् हम्.
चहा, पाणी चार-पाच वाजता चहा झाल्या की परत संध्याकाळी जेवण.
हा नाही माझे लहान आहेत ना मग त्यांना
मग लहान मुलं असते कराय लागते करायलाच. मुलंच गेले सगळे मो ते झाले गेले सगळे जिकड-तिकड त्याच्यामुळे निवांत आहे. ब ह,
चांगले आहे ना. बाकी प्रोग्राम वगैरे कोणता बघत असता ना टीव्हीवर क नाही, टी व्ही बघत असताल ना?
हो टीव्ही वरचे कार्यक्रम संध्याकाळी सात वाजताचा, साडे सहा वाजता चालू होत.
जी मराठी
मराठी सिरियल बघायच.
हा का?
हम्.
चांगले माझ्या आईचं पण ते सेडेल.
आवड नाही टीव्हीची कारण कधी जास्त टीव्ही पुढे बसण्याची सवयच नाही ना.
हा हा हा.
कामाच्या निमित्तानेंग आता घरी आहे म्हणून तेवढं तर संध्याकाळी थोडा वेळ बघायच आपलं जेवण ताणा वगैरे तेवढीच सवय जेवताणा वगैरे टीव्हीचालू करायचं.
हा हा.
तास, दीड तास, दोन तास आपलं बघायचं झालं. दोन तास जातात जेवण आवरेपर्यंत, करेपर्यंत तेव
हा हा नाही बऱ्याच बायका सहा वाजल्यापासून ते मराठी चॅनेल लावून बसतात. सगळ्या शिरियल दहा वाजेपर्यंत बघत. माझ्या आईला पण सवय तशी सहा वाजल्या की लगेच टीव्ही लावते.
आणि सगळे प्रोग्राम बघते मग.
हो.
सहाच्या आत सगळं आवरून घेते मग, बघण्यास
कामा आवरुन नंतर बसेत म निवांत टिवी बगत.
हा.
ह ह
बर बर तुम्हाला एवढी आवड नाही ते चांगली.
ओ हो ओ हो
हम्म
टाइम झाला असेल बघा
आपोआप कट होतो कॉल.
होतय ना नाहीतर पुढे गेले की मग जास्त हे होतं ना
नाही तो आपोआप काल तर मनाने डिस्कनेक्ट झाला होता.
हा हा हा
हा दहा मिनिट.
हम्म हं बाकी आवड कस तुम्हाला स्वतः पार्लर सोडून आणखीन काय करता?
पार्लर मला जास्त बिझनेस मध्येच इंटरेस्ट आहे बाकी काय हो हो काहीतरी बिझनेस चालूच असतो.
हा बिझनेसच ना हम्म हम् बिझनेस चांगला आहे बघा संपर्कात राहा तय माणूस सातत कोण
हा आणि आमचा हे ते खावा वगैरे विकतो ना इकडे डेअरी प्रोडक्ट
हां हां
तो पण बिझनेस आहे
झालं बर का कट करा नि लावा परत
बरं बरं ठीक